हॅलो? हां बोल ना? हो आता येत आहे.
तुमचं झालं का पूर्ण?
हो सगळं म्हणजे माला याच्यातून कॉलच नाही लागू राहिले आता पंचवीसच झाले कॉल.
हाव का? तर आजची तारीख आखरी आहे ना माझे सात राहिले फ क्त आता हा धरला की मग सात राहतात.
करून घे लवकर लवकर.
हाव ना जेवण झालं? हाव काय? भैया फोनही नाही उचलू राहिला नव्हं?
हो असंच करता.
त्याचेही पैसे येतात म्हणून आपल्याले.
हो अ फोनच वेगळं त्याला दुसरे टास्क कसे पूर्ण केले जातात?
फोनचा वेगळा हो.